हो हा मजा येते तुम्ही कशा? नमस्कार. मग हा काय म्हणता अजून? आटोपले कामास
हो हो झाले. आपटली आता काम. आता संध्याकाळी स्वयंपाकाची दावपळ हम्म हम्म. आपल्या म महाराष्ट्रामध्ये भारतात संस्कृती. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवस्थान पण चांगले हेत.
हो ना.
हम्म. रामाचं मंदिर झालं. आपलं हे भोलेबाबाच मंदिर झालं आपल्या इथ. परत पंडित मिश्रा महाराज पण चांगले आहेत आपल्या भारतामध्ये.
हा हा.
त्यांचं ठीक ठीक आणि त्यांच गावाला त्यांच नाव पण निघतंय आणि त्यांच सांगायचं असं भागव भगवतगीतासारखंच व्यवस्थित सांगतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये देवाच स्थान आहे भाऊ आपलं हे महाराष्ट्रामध्ये. आणि सर्वात उत्कृष्ट जेवण म्हणजे आंब्या, पुरणाची पोळी आणि आंब्यास
तेच.
म्हणजे असं जेवण कुठेच नाही मिळणार आहे.
खरी गोष्ट आहे आणि आता तर मांडेच आता प्रसि काय झालय पुरणाची पोळी काय आहे ताई, पण आमच्या इकडच्या भागात आता मांडे प्रसिद्ध आहे पुरणाचे मांडे. अगदी खापऱ्यावरचे. आम्ही खानदेशात. हा मग इकडच्या भागामध्ये तर मांडे प्रसिद्ध आहे मस्त पैकी. पुरणाचे मांडे आमरस आणि हं हं. आमटी, भात, भजे, कुरडे, पापड अं हे असतय जेवायला. आषाढ तृतीया झाली, अजून आता आपले अधिक मास झाला. जावायला बोलवणं वगैरे आपल्या ह्या प्रथा खूप छान आहे जावायला बोलवणं. जेऊ घालणं वान देणं वगैरे आपल्या महाराष्ट्रात. ली हीच परंपरा आहे. खरी म्हणजे हा तेच ना आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अ तुम्ही म्हणता देवस्थान तर आपली भरपूर देवस्थान आहे. आपले दोन ज्योतिर्लिंग. आपल्या इकडे. अ त्र्यंबकेश्वरला आहे. अजून आपलं वेरूळला पण आहे. कृष्णेश्वराचे आणि तिथे आपल्यालाला म्हणजे जाऊन मनाला एकदम शांतता, मस्त वाटत. दर्शन घेतलं जात छानपैकी. अशी आपली महाराष्ट्राची रूढी मस्त पैकी छान छान गोष्टी. मग आपल्या महाराष्ट्रात आहेत.
आणि भारताची संस्कृती ही पण आहे की साडी वगैरे घालायच व्यवस्थित.
हो ना.
आपलं हे म्हणजे परंपराच येती बघून अ म्हणजे आईच्या अ आपले मुली असो या बाई असो. संस्कृती म्हणजे आपली झाकूनच पाहिजेल बुवा आपलं हे अंग पूर्ण. आणि साडीवर बाई अशी छान बी दिसते. महाराष्ट्रात म्हणजे लगेच ओळखले जात. तिकडे बॉम्बे साईड ला लंडन साईडला रे हे तर ते भारताकडच्याच बाया दिसताय. असे लगेच म्हणतात लोक. लगेच ओळखून घेतात आपल्याला मनी मंगळसूत्रांचे काळी पोत बांगड्या साडी अरे हात
हा आणि खरंच आहे. तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे की स्त्री साडीत जास्त शोभून दिसते. कुठलाही पोशाख करा तुम्ही पण अ साडी घात लेली स्त्री ही खूपच छान दिसते एकदम छान हा. सुंदर पण दिसते आणि मस्त वाटत एकदम आणि डोळ्यांना ही पाहिला छान वाटत आणि आता ही आपली सं स्कृती अ परदे तुम्ही म्हणताय पण परदेशात सुद्धा चाललेली आहे आता अ मी खूप जणांना बघितला म्हणजे युट्यूब चे वगैरे व्हिडीओ त्या तिथल्या त्या मुली अ म्हणजे काष्ठ साडी घाल तात. सणा वारा ला आता आणि तिथे पण आले सण साजरे केले जाताय गणपती बसवले जा तात. तिथे पण आपल्यासारखे ग्रुप वगैरे तयार करतात आपले भारतीयचे लोक आहेत ते सगळे एका ठिकाणी जमून अ हे करतात आणि अ अ आता तर अ लंडनहून अ प म्हणजे आषाढी एक दशीची वारी येणारे आप
हो ना हो ना हो ना मी बी आताच तेच मला लेस दुपारीच समजलं ते याच्यावरती फोन वरती लंडनहून आषाढी एखादशीची वारी येते म्हणे. कि जस पोषाक कोहिल संत लोकांसारखा पोशाख वगैरे आणि तसे माळ तुळशीची माळ गळ्यामध्ये घात लेले टाळो गळ्यात असं छान वारकरी म्हणजे तिथून येणार आहेत म्हणे त्यांना बी असं म्हणजे देवाची भक् ती करायशी वाट वाटतेय त्यांना बी हम्म हम्म.
क हे लोकांच्या मनात न जात नाही जरी ते परदेशात गेले तरी त्यांच अजून पण लक्ष आहे बुवा देवाकडे. आपल्या असं नाही कि ते देवाला विसरून गेले की काय असं. अशी काहीच गोष्ट नाहीये अ असे आपल्या महाराष्ट्राच हे
आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी चेस्थान कणी गंगा यमुना गोदावरी सरस्वती या नद्या पण इकडेचच आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. बरेच रामाचां वनवास पण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आपला. आणि केदारनाथ पर्यंत नंतर ती बॉर्डर दुसरी लागून जात ते. केदारनाथचं मंदिर बी आपल्या महाराष्ट्रामध्येचऊन जात आहे.
आणि नाशिक तर प्रसिद्धच आहे ना आपल्या याच्यासाठी सगळ्या रामाच्या त्यासाठी तपोवन वगैरे. जिकडे हे झालं नाशिका कापलं म्हणजे नाक वगैरे कापलं शु र्पनखेच वगैरे तो ते सगळं आपल्या इथे महाराष्ट्रातच म्हणजे जवळ घडलं अस आपल्या जवळ घडलं काही लांब नाहीये. म्हणजे आपल्या देवांचं वा स्तव्य सुुद्धा इथं अ होत. आपल्या महाराष्ट्रा अस्तित्वात हा तेच ना.
असं वा आपण उलट असं धन्य मानतो की आपली भूमी माता आहे ही माता कि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं असं भगवंताचं देवस्थान आपल्याला कोणत्या दुसऱ्या देशात जायची गरज नाही बुवा असं.
हा आणि आपली संस्कृती पण चांगली रूढी परंपरा चांगल्या म्हणजे इतर यांच्या मानाने आपले खूपच म्हणजे महाराष्ट्रातलं खूपच सगळ चांगलेय. म्हणजे सण वगैरे जे आहेत ते सगळे व्यवस्थित छान. साजरे करतो आनंदाने एकत्र मिळून वगैरे दिवाळी झालं तर दिवाळीला पण आपण दिवे लावणं करणं असं या सगळ्या गोी आपण फराळाचं करायचं म्हणजे ह्या आपल्याला ह्या परंपरा एकत्र येणं म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकडे म्हणजे पण मामां मुलांना मामांकडे वगैरे घेऊन जातो आपल्याकडे येतात सगळे एकत्र म्हणजे जमतात बसतात म्हणजे एकत्र कुटुंब हा येतात बोलतात बसतात विचारांचे देवान घण होते आणि तो आनंद जो असतो तो एक प्रकारे वेगळाच असतो सगळे आल्यावर आपण जे मिळून मौज मजा करतो आणि मुलांनाही आनंद तो काही शिकायला नाहीत सगळ्या मोठ्यांकडनं हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्र आपल्या शक्यव ह
परत आपले अभंग राहिले तुकाराम महाराजांचे आप पंढरपूरची आषाढी एकादशीला बी माणसाला पंढरपूरला बी जाता येतं चला ब आपण पंढरपूरला पाहिज पायी बी जाऊ शकतो वैष्णवदेवीला बी जाऊ शकतो असं या निमित्ताने तरी आपले शरीराची बी वाट चाल होते त्याने म नामस्मरण बी बोल जात आणि आपण देवापर्यंत बी पोहोचू शकतो किती त्याच्या मागे किती उपाय आहेत आपल्याजवळ
तसेच आपण इकडे देवाला एक गडावर पण एक वणीला पण लोक पायी जातात ना खूप लोक पायी प्रवास करतात वनला म्हणजे इकडच्या भागातले पण खानदेशातले पण आणि तिकडच्या भागात म्हणजे माहेर सासर असं म्हंटलं जात त्या दोघी भागातले आणि अं, लोकं इतकी भाविक ऐत पाई जाणाऱ्यांना आता म्हणजेऽऽ अ ऽऽसगळे काहीऽ अं कोणी पाणी वाटतं, कोणी रसना वाटतं, कोणी खायऽऽ वसं वाटतं, म्हणजेऽऽ
हां
लोकं, जास्त देतात. करतात म्हणजे त्यांना उपाशी ठेवत नाही, काही नाही, त्यांची सगळी सोय करता अं मेडिऽऽ कल कॅम्प लावतात,, अक्षरशः आता आ पंढरपुऽऽ पूरला जा जातानां आपले पण अं लोकं जे आहेत ते अ त्यांच्यासाठी कॅम्प लावतात त्यांच्या,,, अं, लोकांचे पाय चोळतात पाय दाबतात,, त्यांना अं थकवा आला असेलऽऽ हां, डॉक्टर राहतात, हो ना मग त्यांची तपासणी करतऽप्पऽ तात त्यांना गोळ्या औषधं देतात म्हणजे स्वतःकडनंऽऽ जर अ तिकडे वारीला जाणं झालं नाही, तरी सुद्धा म अशा रीतीने अं सेवा करतात, म्हणजे ह्या दृष्टीने त्यांचऽऽ देवदर्शनच झालं बूवा एक प्रकारच पुण्य त्यात, य याच्यातून ते मिळवतात,, असंयऽ
ते, कि चला बूवा या निमित्ताने तरी आपण त्यांची सेवा करू,, आणि हाऽ त्याच्या निमित्ताने आपल्याला हे तरी चांगलं होईल बुवा आपण चांगलं करत जाऊ आपलं बीऽऽ चांगल होईल गं, असा निमित्ताने करत जातात तेऽ आणिऽऽ भगवंता बी बुद्धी देतो त्यांना सद बुद्धी की नाही बुवाऽऽ तू त्यांना धावूनऽऽ
जाऊन,, हा, तेच ना मग, आणि करतातच लोक, आ आता तर फार करायला लागलेऽ पूर्वी तरी नव्हत एवढं,, पण आता सगळ्या गोष्टींची मदत वगैरे व्हायला लागते. करायला लागले, त्यामुळे एवढं असं चालणार्या ना ही काही एवढं वाटत नाही. कि जागोजागी म्हणजे स्वागत होतय त्यांच, सोयी उपलब्ध होत आहे झोपायला. टेंट असतात, आराम करायला रा फळं असतात, म्हणजे पुष्कळशा सोयी लोकं करतात. काय त्यामुळे आता थोडासा प्रवास पण सुखकर होतो, आणि जाणाऱ्यांचाही थकवा. थोडासा, कमी होतो, आणि उत्साह पण वाढतो. आणि तो एक प्रकारचा उत्साह लोकांमध्ये जेव्हा जातात. ना आपण म्हणतो, होणार नाही, होणार नाही, पण ती एक जी ओढ अस ते, मनामध्ये भावना असते, त्याच्याने इतक्या लांबची वारी लोकं करतात. किती म्हातारे, म्हातारे लोक असतात. ते सुद्धा इतके लांबची वारी करतात, आणि ते रिंगण वगैरे सोहळा किती छान अस.
ह नाही ह मनापासून जर म विश्वास कधी मनापासून ठेवला ना, तर ते सगळं काही अपलन करू शकतो. छान वाटलं ताई तुम
हां, मलाही खूप छान वाटलं, हो धन्यवाद, या आत मी, मी, करते कॉल तुम्हाला ए